हॅलो
हॅलो!
हा आवाज येतोय.
हो येतोय बोल की.
हा तर मला तर आता आज तर खूप आठवते की आपल्या कॉलेजचे दिवस. कसे होते अ शाळा संपल्यानंतर आपण एकदम उत्सुकतेने वाट बघतो की आपण कॉलेजमध्ये जाणार तर ते आज खूप आठवत आहेत त्या गोष्टी आणि ते कधी ते दिवस एकदम सुंदर असतात आपले आणि न विसरणारे असतात
तर कसं तेव्हा एक वेगळेपणा स्वातंत्र शाळेमध्ये कसे नियम शिस्त असतात कॉलेज वर गेल्यावर ते काय आपल्याला नसतंय नियम शिस्त तर एक स्वातंत्र्य मिळते आपल्याला
बरोबर बरोबर कारण कसं माहित आहे का कॉलेजमध्ये आम्ही पण आठवतात ते दिवस कारण.. आमच पण कॉलेजचा ग्रुप आहे आणि त्या ग्रुप पर्तीग अ म्हणजे प्रत्येक दिवशी म्हणजे जेज मेमोरीज म्हणजे. दिवस होते म्हणजे केमिस्ट्री दिवस केमिस्ट्री डे.. अ सेलिब्रेट करायचो आम्ही परत.. अ पर्यावरण दिन अं अठ्ठावीस तारखे अठ्ठावीस फेब्रुवारीला आपण... अं राधाकृष्ण अमं.. ची जयंती असते त्या सायन्स डे पण करतो त्या दिवशी.. मासे डे जे सेलिब्रेट करायचं त्याच पण आमच्या ग्रुपवररती... फोटो येतात म्हणजे मेमोरीज म्हणून आणि आमच्या वर्गातला एक मित्र मेमोरीज टाकतो. म्हणजे आमचं कॉलेज पास आउट दोन हजार सतरा. त्या सतरा ते एकोणीस मध्ये होत बी एससीच आणि हा... ते ग्रुपमध्येध्ये फोटो टाकलं की मामला आठवण येते कारण का.. ह्या दिवशी आम्ही हे दिवस साजरे केलेले..
् बरोबर बरोबर अ माझं पण तसंच आमचा पण ग्रुप आहे पण आता कोणी एवढा फोटो वगैरे ते टाकत नाहीत. सगळे आपल्या आपल्या आयुष्यात बिझी झालेत खूप खरं सांगू तर.. आणि पण मला ते कॉलेजचे दिवस.. खूप आठवतात आणि माझं कॉमर्स साईड होतं मी कॉमर्स घेतलेलं.. तर मला ते अकाउंट्स विषय हा खूपच आवडायचा आणि.. अकां अकाउंटचा क्लासला जात होते मी... कारण लेक्चर आम्ही कधीच अटेंड केला नाही. कॉलेज मध्ये खरं सांगू तर अकाउंट मॅडम बरोबर एवढं हे शिकवत पण नव्हती. तर आम्ही ते बंक करून ते अ खूप असं इकडे तिकडेच गप्पा मारत होतो कॉलेज कॅम्पसमध्येध्ये बसून किंवा कॅन्टीन मध्ये जायच. सो तर त्या गोष्टी अजूनही खूप आठवतात. आणि मी आता पण तिकडे माहेरी गेले आणि त्या रस्त्यावर ना गेले ना ते कॉलेजचे दिवस मला खरंच खूप आठवतात..
अ तसं पण माझ्या बाबतीत तसं नाही मी एक.. सिन्सिअर विद्यार्थी होतो. कारण मी लेक्चर वगैरे काही म्हणजे सगळे अटेंड करणं एकही मिस करायचं नाही. आणि शेवटी चार चार ते सहा. मध्ये आमचं प्रॅक्टिकल असायचं प्रॅक्टिकलला आ्ही आवर्जून भाग घ्यायच म्हणजे सगळं शिकायचं व्यवस्थित..
ह
पण जर. हे आलं नसलं म्हणजे कंटेंट आला नाही प्रोडक्ट व्यवस्थित आला नाही शेवटला..
मी पण असं सि्सिअर स्टुडंट् होते स्टुडंट होते. फक्त अकाउंटचा ते एक मिस करायचं बाकी कुठल्याही विषयाचा मही असं बंग केलेला नव्हता. मी सिन्सिअरली सगळे अटेंड करत होते बाकीचे लेक्चर खरच सांगायच तर. आणि मला आठवत आमच्या कॉलेजनी काही.. अस स्टॅटिस्टिक्स म्हणून एक एक्झाम ठेवलेली ग. अ ती चार जिल्ह्यांमध्ये होती तर मी आणि माझी मैत्रिणीणी- दोन दिवस बसून ते खूप अभ्यास केतात त्या सब्जेक्टचा तर ती एक्झाम दिली मी आणि मला असं वाट- ्हत की माझ अस जेवढ होईल प्रयत्न चांगल्याप अभ्यास करून दिवस रात- ून अभ्यास के आणि ती मी परीक्षा दिली आणि त्या परीक्षामध्ये माझ चार. चार जिल्ह्यांमध्ये सेकंड नंबर आलता आणि माझा तेव्हा पेपरात पण फोटो आलता. तर ती गोष्ट मला. कधीच विसरत नाही अजून पण आणि ते पेपर मी अजून पण सांभाळून ठेवलेय माझ्याकडे.
हा- हा- हां चांगली गोष्ट आहे ना अ तू जसं म्हणतेस तसं आम्ही पण अ.. कॉलिंगमध्ये असताना एन एस एसच डिपार्टमेंटमध्ये सहभागी झालेलो म्हणजे त्या- सात दिवसाचा कॅम्प असायचा स्व्छ स्वच्छता करायचा त्या सात दिवस एखाद्या गावामध्ये जाऊन स्वच्छता करायची तो मला कॅम्प खूप फार आवडायचा आम्ही वर्षानुवर्ष जसं बी एस सी ला गेलो होत ते प्रत्येक वर्षी आम्ही त्या कॅम्पमध्ये भाग घेत होतो कारण एक्स्ट्रा आपल्याला दहा मार्क त्या कॅम्पच्या थ्रू आपल्याला डायरेक्ट श्रेणीवरती ती मिळत असायची त्यामुळे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे अ तेवढा सात दिवस फ्रीडम आपल्याला पण भेटायच आणि अ आणि एक समाजसेवाची पण थोडी ओढ होती मला आणि त्या निमित्ताने पण आम्ही तशी समाजसेवा केली मग गावामध्ये जाऊन अ शिबिरे घेणे परत स्वच्छता मोहीम करणे असंच एका शिबिरामध्ये अ एका तलाव खराब झालेला होता आणि त्यांनी आम्हाला सांगितलेल की आमच्या गावातली स्वच्छता राहू दे त्या तलावामधलं सगळ पाणी खराब आहे ते काढा आणि चांगलं पूर्ण कडेन स्वच्छता करा असं सांगितलेलं आणि आम्ही सात दिवस खूप कष्ट करून तो तलाव स्वच्छ केला आणि आता ते तो तलाव पर्य टन स्थळ बनला आहे म्हणजे एक चांगली गोष्ट आमच्याकडून घडून गेली पण ते कष्ट करत असताना खूप त्रास झाले कारण हाताला अक्षरशः पोके आलेली होती कारण हे एवढं काम करून माहित पण नव्हतं
हो ते तर आहे माझ पण माझ्या बाबतीत ते मी सांगत होते मग कशी ते एक्झाम मध्ये जे अ माझं रँ -अ दुसरा नंबर आला तर ते पेपरात आलते आमच्या आजूबाजूचे सगळे मला येऊन म्हणत हो ते तुझ्या पेपरात फोटो -आलाय फोटो आलाय तर ते खूप मला छान वाटत होत की मी कायतर केलंय आयुष्यात नाव आलंय आपलं आणि मला ते युनिव्हर्सिटी मध्ये जाऊन ते सत्कार ट्रॉफी भेटलेली मला तर तेव्हा पैशे पण मिळालेले मला पण पैशाची रक्कम एवढी मोठी नव्हती सोड पण मनात चा आनंद खूप मोठा होता की मी काय तर चांगलं केलय आणि ते पेपरात फोटो आलाय
अच्छा, आणि तसच तू म्हणतेस तस आम्ही पण एन एस एस मध्ये चांगल काम केल्यामुळे आम्हाला पण म्हणजे एक आदर्श
विद्यार्थी तुझा आवाज येत नाहीये हॅलो
होय गाव लेवलला हा गाव लेवलला काम चांगलं केल्यामुळे आम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी पण तो चान्स भेटला आणि आम्हाला जिल्ह्यामध्ये पण एन एस एसचा कॅम्प करता आला ऑल जिल्ह्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी कॉलेज असायचे त्या जिल्ह्यामध्ये अ त्या कॉलेजचे सगळे विद्यार्थी सहभागी हो
बरोबर छान आहे एकदम छान वाईटलं तुमचं हे समाजसेवा ऐकून मला खूप चांगलं वाटलं तुम्ही खूप चांगलं काम केलत आणि दुसरं मला आठवणी आठवते माझ्या कॉलेज मधली तर सांगते तुला ते कॅन्टीन मधली आठवणी खूप छान असतात तिकडे असं वडापाव, संभोसा मिळतो तर रोज आम्ही कुणाला तसं म्हणायच आज कोण देणार पार्टी कुणाचा काय वाढदिवस असेल कुणाचं काय अ भ्या- रिझल्ट चांगला आला तर आम्ही एकमेकांना असं केव्हा पार्टी द्यायचो खूप मजा यायची एकत्र जेव्हा बसून खायचो गप्पा मारायचो
अच्छा आणि तुम्ही म्हणताय तस आमच्या इकडे पण कॉलेजच्या जवळ सात मुठाची विहीर होती शाहू महाराजांची विहीर आहे ती आणि खूप फेमस आहे ती विहीर आणि तिथं चिक्कूच्या बागा पण आहेत्या. आणि जेव्हा कंटाळा आला की चिक्कूच्या बागेमध्ये बसायचं परत ते सात ता ची, विहीर पाहायचं कारण तिथं पर्यटन स्थळ पण होतं. आणि ती लोक फार फार बघायला पण यायची परत अ जयसिंगराव पार्क होता तलाव होता. आता तिथ वॉटर पार्कच झालय तिथं आता तर इथे खूप फेमस झालय. पाजर तलाव म्हणून त्यावेला त्यावेळे छोटस होतं. म्हणजे आम्ही स्वच्छता करायला पण आम्हाला खूप वेळा तिकडे नाहीचे कॅम्पच्याद्वारे आम्ही ती स्वच्छ छता पण केली. आता भारी वाटते कारण तिथे एक मस्त पर्यटन स्थळ बनले त्यामुळे
बरोबर आहे चांगलं आहे. आमचं पण असच आता आणि परीक्षा परीक्षा जेव्हा जवळ याची आम्ही सगळे एकमेकांना नोट्स मागायचो ते पण दिवस आठवतात. असं एकत्र बसून अभ्यास करायचो कुणाकडे कोण कुणाचा कुठला सब्जेक्ट चांगलाय ते एकमे कांना शिकवत होतो अस लायब्ररीमध्ये जाऊन आम्ही खूप अभ्यास करायचो. तर ते पण खूप मला आठवतंय आणि दुसरं म्हणायचं तर
आणि आमच्या इकडे पण म्हणजे कसं अ डिसेंबर महिन्या लागला की मग चाहूल लागायची ती गॅदरिंगची. मग गॅदरिंग असायचं. अं त्याच्यामध्ये पण सहभाग असायचा कोण नाटक बनवणार तर कोण म्हणजे नाटिका तयार होणार. आणि मग खूप साऱ्या आम्ही डान्स मध्ये पण भाग घ्यायचो आणि त्याच्यामध्ये भाग घेऊन पण खूप आनंद तो काय वेगळाच होता.
हो बरोबर असं लायब्ररीला पण आम्ही जाऊन रोज अभ्यास करायचो जाऊन आमचं कॉलेज झालं कॉलेजचे तास संपले ना आम्ही लायब्ररीमध्ये एक तास जाऊन अभ्यासच करायच आमच म्हणजे, नंतर जो अकाउंटचा क्लास असायचा ना त्याच्यातमध्ये दोन तास गॅप असायचा तर आम्ही सगळेजण लायब्ररीमध्ये बसून सगळं ते अभ्यास करून व्यवस्थित मागत जायचो अकाउंट क्लासला. तर बाकी आणि गॅदरिंग पण असायचं ते पण दिवस खूप आठव तात गॅदरिंगचे म्हणा किंवा दुसरं अस अ शेवटच्या दिवशी फेअरवेल पार्टी असते कॉलेजची ती पण खूप छान होती. किंवा अजून आपण साजरा करतो ते टीचर्स डे होत तर ते साडे घालून जायचं म्हणजे ते मला कस एवढं साडी जमत नाही घालायला आणि ते जाऊन ते घालून मी गेल ते तर ते मला खूप वेगळंच वाटत होतं कसं
अच्छा! ते पण असतय आमच्याकड पण टीचर्स डे खूप छान प्रकारे साजरा होतो आम्ही पण सहभागी व्हायच चो परत तर कॉलेजच्या बॉटनिक गार्डनला भेट देणे किंवा रासायनिक प्रयोगशाळांना भेट देणे
बरोबर आणि कुठला पण अस सब्जेक्ट निवडून आम्हाला शिकवायचा होता. टीचर्स डे दिवशी आणि टीचर्स टीचर्स काय तर आस चांगलं साजरा केलत. टीचर्स डे त्यांच्यासाठी असं डान्स गाणी गाणी गान असं तो दिवस आम्ही खूप चांगल्यापणे साजरा करत होतो टीचर्स डे दिवशी.
अच्छा आणि फेअरवेल पार्टी पण असायची. ती पण त्याच्यामध्ये पण भाग घ्यायचो प प्रॅक्टिकल करताना पण खूप मज्जा यायची कोणाचे प्रोडक्ट फसायचे. बसले की नाही आम्हाला आम्ही खूप फास जायचो त्यांना. कोणाचा तो मध्येच कोणाचा तर जाळा पैसा म्हणजे लयी प्रॅक्टिकल मध्ये त इतकी मजा येते कोणा फेल गेलं की सगळे हासायची परत म्हणजे बायोकमिस्ट्रा बायोला पण हे ज अर्थपर्म जुरळाचं प्रतेशन असयचं करायला लागाचं. परत दानव्याच म्हणजे ते दानव आपण कट करायला लागायचं. झुरळ कोंबडीच पण होतं डिटेक्शन ते करताना पण जरा थोड हे व्हायचं वास जास्त यायचा रसायन त्या बरोबर वाटत नाही ते.
ते सायन्स साईड ला खूप हे करायला लागतय सगळं तर मला कसं आधीपास कॉमर्सच घ्यायचं होत. तर मला त्याच्यातच हे खूप इंटरेस्ट होत.
नाही ते जरा अर्थवर्म आणि झुरळात
हो हो ते आम्ही पण असं शाळेतच असताना आम्हाला पण सायन्स सब्जेक्ट होत तेव्हा आम्हाला पण सांगायच झुरड पकडून या एका बर्णीमध्ये किंवा हे सगळं आम्हाला पण तेव्हा सगळं प्रॅक्टिकली तेथे शिकवत होते.
ते डिटेक्शन करताना आता सध्या पावसाच्या सीझनमध्ये ते जर दाानमध्ये बघितले मला आणि इथे कॉलेजच्या दिवसामध्ये आम्ही त्याचे डिटेक्शन केलत. कसं कट करून त्याच सगळं आतलं पार्टच केले स्केलेटन वगैरे सगळं काढलेलं ते सगळं आठवत.
हो बरोबर आहे आपल्या कॉलेजचे दिवस आहे. एवढे चांगले असतात ना ते आणि एवढे रंगी बिरंगी असतात हे कधीच आपण विसरू शकत नाही आणि ते फोटो वगैरे बघितले ना आज पण ते तोंडाला एकदम अस हसू येते आणि ते सगळं आ आणि असं वाटतं की परत त्या काळात जाऊया आपण आणि परत सगळं शिकूया.
आणि कॉलेजमध्ये पण म्हणजे फेब्रुवारीच्या दिवसामध्ये पण डे असायची ब्लॅक डे, व्हाईट डे,
हो बरोबर रोज डे सगळ ते फेब्रुवारी मध्ये जे डे असायचे फ्रेंडशिप डे फ्रेंडशिप डे तर आम्ही खूप चांगल्यापणे सेलिब्रेट करायचो मला लक्षात आम्ही सगळी जाऊन बाहेर हाॅटेला हाॅटेलात जाऊन खायचो आणि एकमेकीनसाठी छोटे, छोटे गिफ्ट घेऊन जायचो तर ते खूप छान वाटत होत. फ्रेंडशिप बॅनडस घेवुन जायचो
आणि बड्डे पण आम्ही सेलिब्रेशन करायचो वर्गामध्ये छान वाटायच. पण कोणाचा बड्डे विसरायचा नाही सगं ग्रुप ग्रुपने बर्डे सेलिब्रेशन व्हायचं आमच्या इथे पण